हालो,
हॅलो,
हा ऐकी येतय क्या?
हो ऐकू येतय. धड आव की,
के कोणता पाजे
वंगेन बदडी
हो काे.
हा तुमच.
आंचा दधार आहे.
दाग.
हम.
ह हा.
तुम् कला क काल ना.
नाही त हम सि बायन करलो.
हो का.
हा.
तुम्हाला कोणता पण द येतात काल नाही करायला.
मला अंडे येतो येत.
हम्म.
अ फ्रईंड रईस.
ओके.
लहानले आता चिकन कवर ट्राय नाही क चिकन येते की तुम्हाला.
नाहीई मलले
कोणते येतात तुम्हाारी.
आले एकवायरायस कस ते करायला.
एग फ्राईड राईइस क
हम्म
हा हा कस आहेेत आहेी नॉर्मल फ्राईड राईस नाही आहे की
नारमल मी कवर नाही करा..
ते आता एकदा नाही घातलं तेचत ते नॉर्मल
ऐकाता एक फायरयस स्ट्रायकरला
हा हा बेसोला किमारी
हम्म बेस होत हौस आहे मरले छान
हा हा.
हम्म
आणि कोटी शॉपिंग करतय क जूब ऑनलाईन कि ऑफलाईन कि
आऑफलाईन अस असं-
ऑनलाईन मध्ये नाही काखी.
इकडही मची बायक आनलईन मंद षापिंग कररालान
हां
ते मोठा ड्रेस करतो होत लहानसा पापाचा ड्रेस आला.
हा ओके.
हा मी एककड आहे. शेट बुक करतवि लाहानस शेट आला.
तुम्ही लहान साईज चे लहान लेण हाच्या तरला आहे
नाही अचा मामूली का सैजेस राहतात ना
हो मला तुमच्या ड्रेसला सत की लहान लनहाची होती
नाहीई आमच्या ड्रेस ल अस पर आम्ही बुक करतो रे त्याला ऑलाईन आ आऑलान तेेतोू
हो वेेतसे तसे
आता कैक आनलईन मंद ड्रेस ल गेसल नौका रावा मला तवार चावला
ह हा मर काय करलं मर गेता
आणि रिटर्न मारलो ना
होक पैसे आलेय का म
हो पैसे आले
हा हा कष दहा वीस रुपये कमी आलेय की किती किती पल झाले
कितल्या ले
ति झालं ताश येऊन घरी नेऊन नेतात तुमारी
हो तही स घर नाही तू अताच्याले नाहीय मायथ आता त्यात राहतात ना साईज की कलर नाही नाचा की कोते कोंत कोते आप्शनस राहतात
हा हा
ह ते करल्या जा ते
हा हा बाईऊ नाहीेतती मे का रिटर्न करता म्हणा फटकती
ते डलवर्ह बाय तेथाके ना या अडक
हम
हा रिटर्न मारला ते फोन करते
हम्म
फोन करल्या क त्यालला दल्या ते दरून जाते अमाऊंट त अकाउंटत पडतात
मर लहान सदसला मठ वाच आऑपशन राहत की
अर्ध ना आहेवा
आता लहान रस आला ना म तुम्ही काय म्हण ठेवला ऑप्शन मध
आता ते नाही माहितच्या बायकोला माहित आहे
हा हा तुम्ही एक शेट मारला ना मरी तला काय मने ठेवला म्हणता
मी कलर चेंज आले म्हणा म्हंटला
हा हा मला हेळूग घर ला की
हो येडमटला
हम्म हम् हम्
आनलईन मंद अ पडकी किडकी नोका रावा अला बेस्टेटात हे नाही तर बेस नाही येत मत आणि किच
हा ह
ह आता ऑफलाईन मध्ये सध्या खूून घेत त्यावेळेला देू घे ट्राल घलून घा विय अखे देख
तसे ट रायला किती घालून मांंद घालून राहत क
आता गलम रातात पर आता आमला कमफर्टबुल गम देखोंगयवाण
ह हां हे भी बारंबरचता पण ना
हा आता ते ऑनलाईन मणलं आता काय होलं की ते कोणाला दे ना का नाईट जाव ना आता रिटर्न करल्या ग खेळून घ्या तथे
हो
अनेक गंगेबा म्हधले अनेक शाप म जाणार अस
हो हो
आता हे काय डायरेक्ट शाप म गेल्या क ववशय ना ायरेक्ट आता आता ह पर किती जना ट्रा करून राहतात पर आता त्या कायम नाही दे ना ना
हम कमी आता ऑनलाईन मध्ये करलो बरं असता बेस त स तातू काय बी बण अधी हमारे दोन हजार नष्ट होला
हम्म तेच आऑनलाईन जरा जाग्रत राहावावा
हा ते अस पण आता ऑफलाईन काय मजा. रेट राहतात ना
आता राहतात प आता आम्ही अख्खे देखून घेऊस ना.
तेच आता ऑनलाईन मध्ये पैसे कमीच पण तेवढ्या क्लाथ जवळ नाहीये ना एकदम तीन महिनेले, ड्रेस हे होऊन जातय.
कडे ऑफलाइन मध्ये की ऑनलाइन मध्ये ते.
ऑनलाईन.
ऑनलाईन मध्ये आता आम्ही आता शॉप घेतला
हम्म.
अके गमत देखूंग विसे ना.
हा.
आता ऑनलाईन मंदे आता पाठो काहीतरी कुठू गेलं की काय गेलं तर आता कोणात अटूकत कोणात अटकाला नाही राहिना.
हा.
ते काय की आता. ऑफलाईन
हो क्वालटी देून घेऊ पण पैसा जूग घातला जूग रोज आघडते.
आ तेच की आता ऑफर कशी म्हणले ऑनलाईन होतो.
हो.
हाव.
आम्ही काय म्हणून घेतो आता ऑफरलाले काय म्हणा आम्ही म्हणून घेतो. त्या अधिक दिवस नाही लागत ना.
नाही आता दोन तीन समल्या दोन तीन महिनस येतात.
हा तेच की,
हो सहा महिने साल बघा येत दोन साल बघा येत तो.
हम्म, बे घेवाच घेऊन एक इतले दोन तीन महिने आलेटले का इतले पैसे घाल नू कमी पैसे ना घेतलो परत पाटवून गेला म्हणतात.
हम्म.
ते बेस नाही म्हणवे आता, अनेक ऑनलाईन त करायला नाही म्हणू बेस.
हो.
आता बर पाहिजून आता ऑनलाईन मध्ये आम्ही नाही करणार ऑफलाईनच.
हम्म तिकडे बणतात तुमचे. लहानली
हा आठ नंबर घे.
ह ते लांच ड्रेस क ते बेस नयस रावा.
हा.
ते शंभर आलं की दोन शंभर आले की अंगरअ ड्रेस.
हां.
आता आठ शंभर आलय.
आ शंभर घालून. वेगर ड्रेस पण दोन चंबरच्या लहानत्याला की
हो
हा हा आता ते संच तर वेहतर न करावमे
हा ते ते लांांज ड्रेस बेसय मला त ते बलस नाहीय पत् लाक आताक
हा
हा
हम् हम
आठ शंभर आला आता मामूला शापत घेतल्या का सुपरचे ते हवा
हो मोठ दिनच बी आठ शंबरला धोळस ते
हा एक साल बरतर नाय आगाक
हग वाडतत
ह त्याशी म्हणा आता ऑनलाईनत बेस दिसले काना बुक करता बायकोले
हा हां
आता नाचला करला ना
हा
डिलव्ह येडवंग घेतला ना ये घरीन दगतोरी ते लहानच्या पापाचा अड्रेस य त्यात
ओ काे
हम्म
माझ स रिटर्न करल्या तर वस्तवरर पैसे घालत की नाही त दोन तीन रडोज आले पडतात की
ट्वट फर अवर् क फार्ट एट अवर्स कि मरी
होगे घाला वाता कोण आहे माारी बाॉयचे डिलिव्हरी बॉय के काम पेरेटची होते
आता कंपनीच देते ह हे डिलिवर्ह बॉय फॉरवर्ड करते मेसेज त्याला एक ओटी पी येते
हो
ते ओटी पी आता तेथून फॉरवर्ड करते ह असे कॅन्सल कला आमे रिटर्न करला म्हणा त्याच कंपनीला सांगून घेत ते हवा डिलिव्हरी बॉय
हो त्या हला प्रूफ्या काही क राहत त्या प्रोसेस चांगला राहते
ह आता तेलागीस आ फार्टी एट अवर्सले मनी रिफंड आतात हो
हो हो उसिन ह वन डे मध्येच होत तू
हो का आता आहे डिलवर्ह बॉयला आता काय म्हणायच राहते पापम त्या आता त्यालाय नाही ठेवणार बतूर खाय हय की चेतनाम बुक करलेस ते आण ना ते आम्हाला दिल् वर करते बुतर आहे किथे नाही का ना
ते नाही ते का मला काय आहे की काय अडर करलो ते त्यान म्हणून जेस् रित्या देते
हा तिथला सांच ना आवर आल्या का आम्हाला फोन करून आणून देत ते बुतूर काय आहे त्याला नाही माहित नाही ते काय आहेय की
हो हो
आता ते आताही काय मनायची नाही रय पाप
हसि जणी नैसमली चहा तगगरतेत
आता येरग एली देना गरत आता चचाच बादलाम याारदान करत हॅलो आता सिटीमध्येध्ये होा सिटी मंद आता जेमॉटोर राहात आखे राहतात ना
हम्म
आताई सेम आता तईचा फुड लेट होल्या काही कले जण घर देतात का हॅलो
हां हॅलो
ऐकयताय
नाही मध्ये मध्ये स्टक होत आहे
काले मा सघनल नाहीयता काय तुला मला ऐकताय म तुले ऐकयताय क नाहीयकर
ह हॅलो
हा हॅलो सांग
ह हा ताय काय तय
हो का एडशड घालणार काय तुम्ही
नाही नाही
हो का
हम्म
आता कोणा बाज झालला आता डिवररी बायचे त्याल्ला गेले क इ कलेक्शन डिलिवररी केले इ पैसे रा आत काना के क
हा हा ते होलाय पेट्रोल झालवून आता अस बोज नॉर्मल चल काल म्हणे का नाही पण आता हे पाण्याचा दिवस म्ह पिजाच सगळं उब ना तर उऊब भारी राहते तवद बी यान आवास
हो अता एक अ चली काल मस मातम थंडा बेस राहते ल्ले
हम्मच का हा सर
हां